हॅलो
हॅलो
हा काय करते
काही नाही बसली
जेवण झालं
ह झालं
काय खाल्लं
मागी तू
मीखी चढी
अच्छा
हम्म अच रिझर््ट नाही लागला ना जून तो फोटोकॉपीचा
नाही अजून नाही लागला तिथे मॅमने पण फोन नाही उचलला अजून
कुठला त्याम
प्रणाले अ तिला मॅसेज टाकला बघ आता ती काय म्हणते
अच्छा सतरा तारखेनंतर ते होणार होतं ना
सतरा तारखेला लास्ट डेट होती फोटोकॉपीची त्यानंतर लागलले जा
ह मग तू कॉलेजमध्ये जाऊन इन्क्वायरी करून ये की आपल्याला खरंच होईल का
हा मी उपरवर जाणार आहे पण टायमिंग काय
अ अकरा नंतर साडे अकरा नंतर
बरं ठीक आहे मग मी एक काम करते परवा ना बाराला जाते कॉलाला पहिले इन्क्वायरी करते मग तशीच म्हणजे परत बघते मग आपल्या कॉलेजला लाऊणे
हो
तेच
हम् बाकी काय चाललं तुझं
काही नाही आराम कॉलेज नाही काय नाही बोर क्लास चालू फक्त
खूप आमचं होणार आहे वीस तारखेपासून चालू
हा का बघू ना मी त्याच्यान मग ते झालं ऍडमिशन
माझा जर लागेल मग मी भले प्रोव्हजनल ऍडमिशन घेऊन ठेऊ का मग जर ते आधी आपल्याला ऍडमिशन देत असेल ना दोन तीन हजार रुपये भरून काही
हा
तर मग ते करता येईल ना आपल्याला
तेच
अससय ते
बरोबर आहे विचारून कर
काय म्हणतेय
बरोबर विचार बघते
हो आणि बाकीचे काय कोणाला घ्यायचं नाहीये अंजलीने पण अनालिटिकललाच घेतलं
हा मी बंदती
हम्म आणि कस आहे तो विषय सो्पा आहे ना त्याच्यामुळे
फक्त प्रॅक्टिकल थोडं आवडं
हा बाकी काहीच नाही ते पण,, मशनरीवर असतात त्याच्यामुळ काही वाटत नाही ना ग. जरा असं,, हे घ्यायचं राहिलंऽ का,, अ,, टेस्ट वगैरे, मग त्याच्यात जास्त प्रॉब्लेम येतो.
मशनरीवर हाय, आपल्याला काय पी एच मीटरयचंऽ कलरो ममीट,, र ट स्पेक्ट्रोमीटर,
मराठीत बोलायचं असस्त.
बरं, बर आपल्याला काय,, फोटो म्हणत रेतो कलर म्हणत यता.
हा,
अ, येन,, कोणते राहिले फक्त फोटोमीटर स्पेक्ट्रोमीटर बस एवढंच राहिलंय
म्मी.
मम्मी का
हम्म, सैनिकाला केला होता मी आज कॉल असाच काय चाललं काही नाही.
मग काय बोलली?
मग बोलली ती मला ते त्या पोरी सोबत, कि ती गेली असं तस.
मला आता ऋतुजाचा कॉल आला होता.
काय म्हण ?
काय ग? कशी येस वगैरे? काय चाललं झाली तुला माहिती नाई माझ, हां, म्हणे तू कधी जाणार कॉलेजला मला पण यायला मी मनल माझं
आणि, मा ला म्हणे की हर्षाली, हर्षाली आम्ही जाणार आहे मग मी कशाला म्हणू कि मला पण येऊ द्या.
हारशल आता हर्शल अप. आता कुठ तरी फिरायला गेले होते, बघितला ना.
ते हॉटेलचे आणि त्या गडावरचे फूर्ट हा.
बरोबर ना, पण कोणा सोबत गेली तेच कळत नाही.
हा.
जाऊदे आपल्याला काय कराय चय.
तेच, आता सतरा तारखेला सगळे मनत होते ते ट्रॅक ला यायच मी मनल आपण येणार नाही. पावसा पाण्याचे दिवस खराबये.
ट्रेकपेक्षा आहे ना मी काय बोलते का आपण तिकडे जाऊ बुगरवाडीला. ते चांगलंय ना, अरे हो चालू होईल. थोडासा पा अजून थोडं कमी झालं का होईल ना चालू आणि नाही तिकड तर असं ग्रीन असं हिरवा गारायचा पण चांगलं वाटेल ना.
तेच.
हम्म, आपण चौघं जाउ हवतर नाही कोणी आलं तर काय वाटतं तुला?
आपण जाऊना.
हा कारण त्यांना ते सगळे लागतात, ते काय होणार नाई. हा. आता माझ्या घरी यायचं प्लॅन तर काय आता तन्मय नाही त्याच्यामुळ. काय कॅन्सलच, हा.
हा चा वगे, झोपले.
इतक्या लवकर.
ते लवकर झोपते मीच उशीरा झोपते. मीच उशीरा झोपते दहा-अकरा नंतर.
अच्छा! बाकी कोणाचा काही फोन तुला?
नाही कोणाचच नाही.
हम्म हम्. जाऊ आपण जाऊ उद्या परवा कॉलेजला गेले जमले तर जाऊ.
हा चालत चालल
मला तर असं वाटतंय आपण ते भेटलो तेव्हापासून भेटलोच नाही ना.
जाईल तेव्हापासून नाही भेटलं मिसळनंतर.
हो,
केला होत मी कॉल, बोलली बिल्ली, पण तो पण त्याच पण काय आहे तो त्याच पण काय, त्याला पण लागलेलं दोन चार
हां.
तर ना माझं काही येणं शक्य नाही आता.
का बरं?
काय माहिती घरचे खूप लांब पडतं ना ग.
मग लांब किती लांब येते.
येऊन जाऊन राहायचं मग परत
हो, भरपूर लांबए
तेच ना.
सानिकाचं पण एक ठिकाणी चांगलं जमण्यासारखं होतं.
तेव्हा तिचं जाऊदे आपण तिचे तिच्याशी बोलत नाही त
का बरं बोलत नाही?
हा पहिल्या पाासून माझं अन तिच पटत नाही, मी तेवढ्या पुरतं तेवढं बोलते तिच्याशी.
नाही नाही तिचा मला फोन आला होता ना, बघ एखादं स्थळ वगैरे. पण स्थळाची अपेक्षा पण किती आहे. दोन हजारच्या पुढच्याच मुलगा पाहिजे, आता कुठून आणायचा? दोन हजारचा पुढचा मुलगा.
हॅलो! हॅलो!
हम्म बोल ना.
बरं थांब मी कर
ऐक ना ऐक ना! चार मिनिटं बोलून घे ना.
बर बर ठीक आहे चाललं.
असंय तेे.
असंय काय ते?
तिला तीस वर्षा, म्हणजे असं आहे हे का तिला दोन हजारच्या पुढचाच मुलगा हवा आहे.
हां
दोन हजारचा पुढचा मुलगा हवा आहे तिला.
काय?
हॅलो!
हॅलो!
येतोय का आवाज?
येतोय येतोय, ते कॉले येत हो
दोन हजारच्या पुढचा मुलगा हवाय तिला, असं आणि आता पोरांचे वय जास्त आहे ना ग.
तेे तर आहे.
हा कसं काय भेटल, एक ठिकाणी चांगलं होतं जमण्यासारखं पण मग ते नाही बोलले, हा. तिकडून म्हणजे पूर्ण तारीख बिरीक, मेकअपवाली सुद्धा ठरवली, आणि ते नाही बोलले माहिती का.
किती पा बा घाण पचका झाला अस
मग, तेच ना. अगं, ही आधी अशी वागलेली ना, त्याच्यामुळे तुला कळतं का?
हम्म
लोक असे आजूबाजूचे लोक काड्या घालतात ना
ते तर आहे
हा जरा नीट वागलं ना आधीपासूनच आता तुला सांगते ऋतुजचा ऋतुाचासुद्धा खूप प्रॉब्लेम येईल खूप हा ति तिला जॉब करायचय जॉब करायचा आहे पण मग शिका शिकायचं नाही आहे ना तू शिकना, तर तुला भेटेल ना नोकरी त्याच्याशिवाय नोकरी कशी काय भेटल मला सांग बर?
बरोबर आहे नोकरी जॉब जॉब करण्यासाठी शिक्षण पण पाहिले ना.
म तेच, आता आमच्या इथे एक शाळा आहे तिथं म्हणती बघ बघ तिथं पगार आहे सात हजार रुपये.
काय परवडतंय? त्यापेक्षा सीएम सीएस ला तिथं परवडून जाईल, पंधरा आहे. नाही एम एस सी लागते त्याला
तेच सगळं लागत माणसाला तेव्हा होतं ना कुठेतरी
ते तर आहे
ह म्हणे माझी फी पैसे जास्त त्याच्यामुळे माझे पप्पा बोलले का नाही असं तस
तिथं अशी ओपन कास्ट आहे ना
हा अगं मग तुम्ही तेव्हाच जातीचं दाखलं काढायला पाहिजे होता ना
ते तर आहे आता आता बोलून काय फयदा
काढला नाही ना आता तिला प्रॉब्लेम येतोय
आता बोलते
हा म्हणे मला तेव्हा अस हे शिष्यवृत्ती पण येत नव्हती असं तसं दहा हजार रुपये यायची वीस हजार रुपये न आपल्याला तर काही मेसेजेस नाही आलाय पूवा आपल्याला जावंच लागेल बर का उद्या परवा
हा जाऊ ना का बर दुसरं काही नाही का डब्याला पराठे करून दे ना मला कराठेच आहे आणि चांगलं कर लाल ला हिरवे कर हिरवे हिरवे जवळ येना काशी हॅलो
हम्म बोल
हो सगळेच असला तर डब्बेचे प्लॅनिंग सकाळीच होते
हा हा सकाळी लवकर जावं लागत असेल ना तुला
हां म्हणून आठचा क्लास राहतो ना
हो
हो आठ ते दहा हां श्रृती डबा नाही भेटत जाणार तर
काय काय काय?
ती म्हणते डबा नाही भेटत ना हीते एक मिनट तिला होय हां हॅलो
हां उशीरा का?
हा उशीरच झालं मग डब्बा नाहीत भेटत
अच्छा ठीक आहे चल ठेवू का?
हो चालेल चालेल
हा ऐक सकाळी करेल अ
हो हो, चालेल.
हम,